हॅलो हा बोला ताई हा काही नाही बसली वर ती
स्वयंपाक झाला ह काय म्हणता मग अजून
काही नाही बस आता म्हटलं पावसाचं
हो आणि पावसाचे कमालच झाले बघा पाऊस पण पडत नाहीय नीट नाही यावर्षी अस सांगताय पण बघू आता पडेल की नाही
पावसासाठी
हो तेच ना गावाकडच्या गोष्टी किंवा गाव आणि शहरातील म्हणजे फरक आपण बोलू याबद्दल चालेल ना ह चालेल आता बघा पंजाब पूर्वी कसं असायचं की बा माच्या घरी वगैरे गेले का मुलं मग तिथे गावात एरिया असायचा मग त्यांना मस्त रात्री आजी चुलीवररची खिचडी बनवायची मग ते जेवण वगैरे करायचं म्हणजे ती एक प्रकार त्यांची मजाच होऊन जायची आणि आता आता ज जे मुलं आहेत त्यांचे पण म्हणजे त्यांना खेड्यापाड्यावर मामाच्या घरी जायला म्हणजे असं थोडसं विचित्रच वाटत
हा जाऊ दे बाई हम्म त्यांना आवडत नाही आता मामा घरी जायचं
हो आता आवडत नाही त्यांना आणि आता कसं आणि शहरात पण राहिलं ना मग सिटी कारण की आता खूप सिटी डेव्हलप पण झाले खूप आवडं
नाही आणि पहिल्यासारखं आता पहिले तरी छान वाटायचं एकदम गावाकड शेताची हवा गावाची हवा
हो मग त्यांची पण मजा यायची त्यांच्या सोबत पण त्यांच्याकडे जायच आणि तर मग त्यांच्या मामाकडे जातात मग तिथे कोणीच नसत म्हणून मग पण जायला पण एक प्रकारे त्यांना हे वाटतं ना मामाच्या घरी पण गाव म्हंटलं ना गावामध्ये ना एक गोष्ट ती म्हणजे झाडं झुडप तिथे झाडझुडपं अजून सुद्धा आहे आणि शहरात बघितले तर शहरांमध्ये तर लोक खूप प्रमाणात झाड कापायला लागले त्यामुळे बघा यावर्षी ऊन ऊन जास्त पडलं आणखीन पाऊस पण अजून आत मला नाहीये त्याच्याने प्रकृतीवर परिणाम होत व्हता या गोष्टी ह या गोष्टी सिंह स्थान
हवा पण कमी होऊन जाते त्याच्या एवढी
आणि मेन म्हणजे ना जर झाड कापले ना तर मग आजार वगैरे पण वाढतात आता नेमकं झाड जर तुमच्या दरवाज्यातच नंतर मग तुम्हाला प्रॉपर ऑक्सीजन भेट आणखीन प्लीव होत नाही तुम्ही जास्त प्रकारे बिमार पडत नाही आणि ते तुम्ही जर बघितले तर मंग दुसरी तिकडे तर मग बीमारी पण वाढते यात तर बघा कॅन्सर कॅन्सरला जर सांगितलं तर आधी कॅन्सरचे प्रमाण खूप कमी होतं होतं कॅन्सर तर खूप कमी होतं पण आता तर भरपूर भरपूर कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेले ह
लहान मुलांपासून तर किंवा आपण कोणाला पण होऊ शकतो त्याच काही सांगताच येत नाही कारणच त्याच वालं
हो आणि ते कस तो फरक खानपानपण वर पण असतं तो आता पिझ्झा बर्गर आणखीन ते काय चायनीज भेळ वगै
आता तर नूडल्स नूडल्स तेच पाहिजे. मुलांना. खायला पहिले ते कसय तसं चांगलं जेवण राहायचं शेता कडचं. भाजी पोळी शिवाय भाजी भाक याशिवाय जेवण नसायचं.
हा आईवड माझ्या म्हणजे आईवडिलांच्या काळात कसं दणकट जेवण असायचं ते. एक भाकर पण त्यांनी खाल्ली तर मग पूर्ण दिवस ते काम करायची पण आता ते बाजरीमध्ये पण केमिकल्स वगैरे टाकतात. मग ते कसं आता प्रत्येक ठिकाणी केमिकल कलसुक्त भाजी. मला पण यायला ला त्यामुळे पण म पोषण जे तत्व भेटायला पाहिजे शरीराला, नुट्रीशन भेटायला पाहिजे. टामिन्स. कायरन ते भेटत नाही. शरीराला. त्यामुळे मग ते बीमार वगै- गरे पडतात. ऐकायचं. त्या प्रमाण तर मग आता प्रत्येक ठिकाणी वाढलंय ते कसं ब्रेड पण म्हणजे बेकरीवर पण गेलो ब्रेड पण जास्त दिवसाचा असला तर त्यामुळे पण होतो कॅन्सर. आणखीन मग कॅन्सरच म्हटलं तर मग कोणाला लंग्स कॅन्सर, कोणाला ब्लड कॅन्सर. अ.. असे वेगवेगळे प्रकार.. आता कॅन्सर ची पण त्यामुळे पण मग कस लोक विचार तात की, गावाकडचं जीवन.... चांगलं की शहराकडे शहराकडे आले तर मग त्यांना काम करायला पैसा कमवायला सोपं पडत पण गावाकडे.. तर मग ते थोडस मग शेती करा मग स्वतःची दुकान टाका ती चालली तर ठीक नाही तर मग तुम्हाला एकच ऑप्शन आहे शेती वगैरे आणि मग शेतीमध्ये पण मग पाऊस बरोबर पडायला पाहिजे. त सगळ्या गोष्टी योग्य पाहिजे ना त्यांच्यासाठी! तर कसे मग शहर शहराचं आणि गावाकडचं मग थोडस वातावरण चेंजज होऊन जातं.
बराबर. नाही ग्रामीण भाग म्हटला म्हणजेग वेगळंच वातावरण वाटतं ते. आणि तिकडचं मल आप आपल्या जे काही
हो तेच कारण त्यांना सवय पडून जाते ना मग ज शहरात.. राहता तर मग शहराचीच सवय पडून जाते. असे आहे
मुलांना आताच्या मुलांना नाही चालत तसं
हो ते पण ते तर आहे आता म्हणजे मुलांना कसं अ फिरायचं वगैरे असं काय म्हणतात शहरी भाग खूप आवडतो कारण कि ती गार्डन वगैरे फिरणं असेल किंवा मग तिथे हे मॉलमध्ये जाणं असेल हॉटेलमध्येध्ये जेवण असे
हम्म हम्म हम्म बाहेरच्या गोष्टी त्यांना हा
हो आणि गावाकडे तसं काहीच नसतं गावाकडे ना मॉल असतो ना काही मंदिर असतात पण गावाकडे
बरोबर
आणि मंदिरं पण कसं प्रसिद्ध नसतात मग ते छोटे छोटे मंदिरं मग तिथे जाऊन आरती वगैरे मग तिथे ओट्यावर बसणं पण गावाचं जीवन थोडं एक प्रकारे चांगलंच असतं कारण की तिथे पौष्टिक तत्त्व पण आपल्याना भेटतात आणि चांगले संस्कार पण एक प्रकारे भेटतात मंदिरात वगैरे जाणं असेल. हा मग सगळे जमले त्या गावाचे लोक पण जमायचे आधी आम्ही जेव्हा जायचो मामाच्या गावाला सगळे लोक जमायचे बाजूच्या मावशी वगैरे सगळे यायचे ओट्यावर बसायचे गप्पा गोष्टी आणखीन दिवाळीचा वेळ असायचा तर तेव्हा आपण मग दिवाळी काळात मग ते महादेवाचं मंदिर आहे ति बसायचे मग भजन वगैरे घ्यायचे ते भरपूर अस चालायचं हम
इकडंचे लोक खूप चांगले जसे म्हणायला गेले ना तसे चांगले मयाळू पण आहेत आणि तसे चांगले बी आहेत
हो त्यांच्यामध्ये का कस गावातल्या लोकांमध्ये थोडासा व खूप गावातच्या शहरातल्या लोकांमध्ये ज आता शहरातली लोक कसे फक्त त्यांच काम ऑफिस घर घरातली काम बस आता त्यांना आजूबाजूमध्ये काय होत एक कोणाशी बोलणं नाही काही नाही काहीच त्यांना म्हणजे हे नसतं आयडिया नसते की बाजूमध्ये काय होत आहे? किंवा त्यांच्या बाजूमध्ये एखादा कीस्सा पण घडून गेला, तरी त्यांच्या कानावर कोणी दुसरं टाकेल ना तेव्हा त्यांना कळेल अरे असं झालं बाजूमध्ये. अशी म्हणजे परिस्थिती झाली, कारण की एकमेकांशी कोणी काय बोलत नाही तिथे जास्त जो तो जे त्या त्याच्या कामात असतो.
अस असं व्हायलाच नको कारण की हिळून, मिळून राहायला नाही बोलल्याने माणसाला एकमेक समजू शकतो, बोलू शकतो, माणूस.
हो आणि कधी इमर्जन्सी पण आली, तर मग मदत म्हणून होऊन जात ह!
टाइमात, टाइम काढून तरी बोलायला पाहिजे. चल बॉ आपल्याला नेहमीच काम असं रुटीन मध्ये माणुस आठ वाजता नऊ वाजता तर निघूनच जातो ड्युटी डबा घेऊन शेजारी लोकांच कसं हे गप्पा दिवसभर, काम बी करायचे, न गप्पा बी मारत असे
हो आणि शेतात म्हणजे कस आता शेतात बाया पण जातात, त्यांची एक प्रकारे इन्कम पण होते. ह ते म्हणजे पैसे पण कमावत. बायांशी गप्पा पण मारतात, आणि त्यांच काम पण होत, म्हणजे तीन वस्तू ते एक सोबत करतात.
टाइमो टाइम त्यांचं जेवण पण हून जातो टाइमो टाइम पाणी पण पिलं जातं त्यांच
आणि एक प्रकारे ते कसं अंगाची व्यायाम पण होऊन जात. शरीराला ते शरीराला काम काम करणं म्हणजे, एक प्रकार व्यायामच हे. आणि हे कसं ऑफिसमध्ये पूर्ण दिवस बसायचं आणि मग घरी यायचं म ते. तो पण साडीवाणीच वाट
ते तिथं गेलेल्या लोकांना कधीच बी पी नाहीये शुगर नाही थायरेट नाही असं अंग झटकून जर काम केलं तर त्यांना काहीच नाही होत भाऊ असं आणि टायमा टाइम त्यांच्या सकाळी उठल्या का जेवण असत आठ नऊ वाजल्या ते जेवण करून शेतात जातात
हो तेच ना आणि कस शेतात पण गेलो ना तर त्यांचा एक प्रकारे व्यायाम होत बरोबर आणि शहरातल्या लोकांच कस ते बसून राहतात पूर्ण दिवस आणि बसल्यानंतर सुद्धा त्यांना घरी येऊन थकवा वाटतो कि बा म्हणजे मी ती काम केलं आणि एक पूर्ण दिवस शेतात पण काम करतात घरी पण काम करतात म्हणजे त्यांच्यात इतकी एनर्जी असते की आ ते पूर्ण संभाडून आणि हे ऑफिसच कामाच कस बसूनसुद्धा काम केलंन तरी पण थकवा वाटतो एक प्रकारे अस आहे
हा
गावाक गावाकडचे लोक तर खूप चांगले असतात पण आता शहराच्या लोकांना ला आवडतात कोणाला नाही आवडं पण त्यांच्य गावाची परिस्थिती ते असे, असतात ते साधे सिम्पल असतात त्यांच्याजवळ खूप गावाच्या लोकांकडे विहीर शेत वगैरे खूप असत पण मग ते दाखवत नाही, आणि आपले नोक लोक असतात ना ते सूट बूट घालून अस दाखवतात की आम्ही किती पॉशय ते आमच्याजवळ असं वाटतं त्यांना
हो आहे ते कस मग एखाद्याची राहणीमानच असतात आता शहराप्रमाणे शहरात जस राहतात तस त्यांना पण मिसडाव लागत आता गावी गावाकडेच सगळेच लोक म्हणजे भरपूर असतात त्यांच पण ते दाखवत नाही एक परिवार न दाखवता असं नाही प्रत्येकजण न दाखवत तिथे न गावा दाखवत की आमच्याकडे एवढंये कारण की त्यांची राहणीमान तशिये म्हणजे ते कल्चर वेगळं झालं आणि हे कल्चर वेगळं झालं कार कल्चर प्रमाणे लोक वा
बरोबर ह तेच ना तेच प्रमाणे
हा मॅडम मग आपले दहा मिनट झालेत, आहे ह ठीक हो.